हॅलो, हाय नमस्कार. बोला आता आपण कुठल्या विषयावर बोलायचं?
अ आता ना एक मला असं मनात विचार आला- तुम्ही असं बोलल्याच्यानंतर जस्ट- ् असं की आजकाल बरेचसेच घटस्फोटाचे प्रमाण वाढले.
बरोबर तुम्हाला - अस विचारायचं होत की आपल्याला- सुखी संसार. जर ठेवायच असेल म्हणजे थोडक्यात छोटस टॅग देते मी. सुखी संसाराचे रहस्य तुम्ही काय सांगू शकता त्यात- नात्याबद्दल किंवा काय थोडक्यात सांगा.
ते संसार- तर संसारात आता नवरा बायको आले त्यांची छोटी- मोठी आपली भांडणं आली किंवा काही. पण जो ना- त्यात जो पाहिजे तो मन विश्वास. एक वेळ नात्यात प्रेम नसल तरी चालेल. नात्यात पैसा नसला तरी चालेल. पण एकमेकांबद्दलचा जो विश्वास आहे ना. तो पाहिजे त्या विश्वासावरच- नातं असतं, की बघा आपण दोन व्यक्ती एकत्र येतो, आपण कुठल्या गावातील असतो काय- वर्ष वयाची पंचवीस वर्ष आपण वेळ्या चालीरीतीत वाढलेला असतो. वेगळ्या वातावरणात वाढलेलं असतो. आणि ज्या वेळेला आपण येतो ते पूर्ण नवीन असतो, मग त्या नवऱ्याने एकमेकांच्या बद्दल तो विश्वास निर्माण झालेला पाहिजे, प्रेम तर हो- निण किंवा एकत्र पण माणू येतो, पण जर विश्वासच नसला तर त्या नातला हा- कारण कसं झालं आजकाल मोबाईल असतो प्रत्येका- कडे मग आपण आपल्या आईशी बत असलो बहिणीशी बत असलो किंवा काही गॉसिप करत असलो तरी- त्या नवऱ्याला तो संशय येणार, अरे ही काहीतरी बोलते, मग ती नक्की कोणाशी बोलते? मग त्याचा विश्वास पाहिजे की, अरे आपली बायको कोणाशी बोलते किंवा तिनी पण तेवढं फ्रँकली त्याच विश्वासाला तडाणा जाऊन देत की ठीक बघा आपलं सगळं ओपन म्हणजे आता आमच तर रिलेशन आहे ते हा म्हणजे ह्या बाबतीत तर काही असू दे एकमेकांपासून काही लपून ठेवत ना अक्षरश मी कामाला गेले मी कोणाच्या गाडीवर बसून आले. कोणी मला ड्रॉप केलं कारण आजकालचा असा जमाना आहे आपल्याला काही ठिकाणी खेडेगावात वगैरे गेले तर गाड्या मिळतय मग आपल्या हा लवकर यायचं झालं क आपल्या घर गाठायचं झालं. तर आपण लिप्टी घेतो. ांग ना मला आज ह्यांनी सोडलं किंवा जर
म्हणजे तुम्हाला अस म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं कि संसाराचं इतर रहस्य पैकी एक सर्वात महत्वाच रहस्य असं की विश्वास
विश्वास त्याच्यानंतर प्रेमात नात्यात पण सगळ्यात महत्त्वाचा विश्वास आहे एक वेळ प्रेम नसलं तर. पैसा नसला तरी ते नातं राहु शकेल आयुष्यभर टिकेल पैसा नसला तरी टिकेल पण जर विश्वास नसला तर ते नाता टिकणारच नाही.
हम्म थोडक्यात विश्वास ह नात्याचा पाया बरोबर हा आणि त्यानंतर तर प्रेम प्रेम मला असं वाटतं त्या संसाराचा प्राण झाला.
बरोबर आहे.
संसाराच अस त्या रहस्य मध्ये हे आल, प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणं किंवा गोड शब्द नाही प्रेम म्हणजे काळजी घेणं. एकमेकांना समजून घेणं गरजेच्या वेळी साथ देणं ज्या घरात हम - ज्या घरात प्रेम असते ते घर आण
म्हणजे ती जी मानसिकता ती आहे ती स समजून घेतली पाहिजे एकमेकानी.
बरोर प्रेमामुळे नाते टिकून राहता आणि कुटुंब सुद्धा एकत्र राहत.
एक बरोबर आहे.
हा पण मग हे पण मग मला अस वाटत की नाती ही आणि प्रेम टिकवण्यासाठी त्या पुढे जाऊन समजूतदारपणा पण आला त्या व्यक्तीमध्ये ज्यावेेळेला दोन व्यक्ती एकत्र येतात त्यामध्ये समजुदारपणा ही पण तितकीच
महत्त्वाचं साहेब म्हणून बते कसं आहे, की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असा आपण दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती आपण एकत्र येतो मग त्यावेळेला काहीतरी आपल्याला तडजोड ही केलीच पाहिजे ना त्या तडजोड ह आलीच जर नसली नाही होत तर काही बघा, आता काही मुली असतात की त्यांना नाही नवरा सुंदर पण पाहिजे, दिसायला देखण म्हणजे त्याचं बँक बॅलन्स पण पाहिजे त्याचा फलॅट पण पाहिजे, त्याची नोकरी पण चांगली पाहिजे, तो निर्वसनि पण असले पाहिजे, अरे सगळेच गुण एका पुरुषामध्ये असतात का? मग तिथे कुठेतरी आपण तडजोड ठेवली पाहिजे हा, हा किंवा आ मी म्ह एक माजा कोर्टात केस चालू अस होती माझी म्हणजे प्रॉपर्टी संदर्भात होती त्यावेळी मी बऱ्याचशा अशा लेडी बघितल्या मुली त्या लग्नाला चार महिने झाले सहा महिने झाले, दोन महिने झाले, कशासाठी नवरा पितोय तो फिरायला नाही नेत किंवा त्याच्याकडे गाडी आणि म्हणजे छोटे छोटे प्रॉब्ले प्रॉब्लेम अरे मी म्हणा कशासाठी.? हा हा थोडा समजूतदारपणा तडजोड करून थोड त्याला वेळ द्या ना तो पण त्याच्या घरात वातावरण वाढलेलं आहे ह
मला असं वाटतं अशा मुलींना असं विचारायलात की तुमच्या वडिलांनी कधी घर बांध किंवा कधी घर घेत यावर तुम्ही समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही समो
हॅलो हॅलो
प्लस तुम्हाला शिक्षणही पाहिजे बरोबर शिक्षणा हॅलो हजू काहिजेल आणि या सगळ्या गोष्टी पाहिजे तर असं नाही होऊ शकत
मग तेच म्हणते त्याने कुठेही म्हणजे आजकालचा ठीक आहे काही मुले शिकलेल्या असून त्या सगळं सहन पण करतात पण बऱ्याचशा आता जर साठ सत्तर टक्के मुलगी त्या स्वतःला फॉरवर्ड समजतातरे हे नक म्हे लग् ही एक संकल्पना सोडून त्यांच्यासाठी खेळ झाल्यासारखं जाऊ सोडून द्यायच जाऊ न नको चला लगे दिवर्स लगेच घरातले पण तयार की त्यांना काहीतरी समजू दे म्ह नको नको तो ऐकत नाही ना चल जाऊ दे चल म्हणजे अे विषय होत असतात तर नात्यात बोलल तर आपण कुठ कुठ तरी त्याग हा केला पाहिजे त्यागाची भावना ही स्त्रीमध्येध उपजतच असते अगदी बघ तुम्ही हा प्रत्येक गोष्टी मग त्या छोट्या मोठ्या गोष्टींचा जर आपण आपल्या घरच्यांसाठी त्या केला तर आपल्या मनाला पण समाधान वाटते आनंद वाटतो आणि त्यांना पण बरे माहि माझ्यासाठी हि म एवढं सोडलं मी का नाही सोडू शकत
बरोबर म्हणजे थोडक्यात असं म्हणायचंय की संयम सुद्धा पाहिजे
संयम त्याग पाहिजे आणि समर्पण जे आपण समर्पण बोलतो ते पूर्ण सम समर्पणाची भावना ही पाहिजे आपल्यात केलं पण पाहिजे आपण आणि हा ठीक आहे जर त्याच्या वळी पुढे जाऊन जर एखा जास्त अत्याचार वर होत अस काय तर ठीके नको स करू पण छोट्या छोट्या गोष्टी काही पुरुष पण आता बघाल ना आपण स्त्रीयाह म्हणून स्त्रीच्या बाजूने बोलतो पण मी आता माझ्या वगैर मी बैठले माझे काही पुरुष असतात एवढे चांगले असतात आणि त्यांच्या त्या लेडी आहेत ना म्हणजे छोट्या छोट्या कारणावरून उगच भांडत असतात हा इथे ड्रेसेस पण आता हि असे घातले म्हणून मला पण तसेच पाहिजे हम की अक्षरशः माझे एक सहकार्य आहेत की ते टोटली पायमेन्ट तिज्या हातात देतात अक्षरशः य टी यम कार्ड देतात तरीही लाक रुपये जरी पगार असला तरीही मग ते छोट्या छोट्या गोष्टींवरून मग ते हे असच नाहीये ते तसंच नाहीे आणि मग ते पुरुष पण म बाहेर मग ते जास्त वेळ ते कामाच्या ठिकाणी च घालवतात गा की घरात जायला त्यांना नको वाटतं, घरात गेलो मग ती भांडणं नको म्हणजे कसं एक थकला वागला थकलेलं आपण घरी आलो तर मग त्यांच्यासाठी आपण थोडं हसमुख ठेवलं तर पाणी ठीक आहे आपले पण प्रॉब्लेम असतात, तर आपण जर दोन शब्द गोड बोललो तर ते त्यांना पण बरं वाटतंय मग तो ना तच जर आप मग म्हणून म्हणते कि प्रेम येते आपला त्याच्याबद्ल त्यांना पण आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागते नाही बा ही आपल्याशी चांगले आहे म्हणे हे थोडक्यात बोलतां तर आपण कसं.. आपण पण आपल्या स्वभावाने जिंकून घेतलं पाहिजे हे
म्हणजे सुखी संसार हा एकमेकांचा आदर करायला पाहिजेल. रागाच्या भोरात काही बोलायला नाही पाहिजेल, चुका माफ करायला शिकलं पाहिजेल एकमेकांच
मेन आदर एकमेकांचा आदर हा केला पाहिजे म्हणजे जरी घरी काय जरी आपलं चुकलं तरी आपण तिथे बोलायच चुकलं पण ज्या वेळेला आपण समाजात जातो, चार लोक जातो त्या वळेला आपण एकमेकांचा आदरच केला पाहिजे आणि मग तिथे आपण काहीतरी... पाठीशी राहिलं पाहिजे भावना तिच्या समजून घेतल्या पाहिजेत की काय चुकते काय नाही किंवा कसला त्रास होते काय म्हणजे तो आधार वाटतो. अरे बाबा ही पण काहीतरी विचारते. म्हणजे मानसिकदृष्ट्या पण ते आपल्याला अ बरं होत की नाही बाबा चला हा मला हे काहीतरी विचारलं म्हणजे आपण मोकळं होत तो थोडं
म्हणजे थोडक्यात सुखी संसारासाठी हुं हुं म्हणजे म्हणजे थोड त्यात सुखी संसारासाठी संपत्तीची गरज नाही. तर संवाद
संवाद, विश्वास, संयम, प्रेम, समर्पणाची भावना पाहिजे. त्या त्यागाची भावना पाहिजे.
हम्म हम्म या या गोष्टी जिथे असतात तिथे आनंद, समाधान आणि शांतता नांदते. म्हणजे घर मोठे असण्यापेक्षा पेक्षा मन मोठे ठेवा. म्हणजे मन मोठे असणे महत्त्वाचे असं मला वाटतं.
हे बघा प्रेमाने जोडलेली नात ती आणि विश्वासाने बांधलेला संसार कधीच तुटत नाही.
अगदी बरोबर बोलल्यात तुम्ही म्हणून म्हणतोय विश्व विश्वास नात्यात विश्वास ठेवा, प्रेम काय जिथे विश्वास आला ना तिथे सगळ्या गोष्टी घडून जातात. आपोआप एका पाठोपाठ एक येत जातात. पण जर तुम्ही बोलला तुम्ही आता प्रेम आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा दिला, तुम्ही पण तिथं विश्वास सच नसता तर त्या नात्याला काय अर्थच नाही उरत काहीच नाही ना ताई कारण काय उपयोग आहे. ठीक आहे घरात बसून तुला सगळं सुख मिळते, सगळं मिळते, पण जर जर विश्वास नाही आपल्याबद्दल तर त्याला उपयोग काय आणि जिथे विश्वास नसेल तिथं प्रेम पण येत नाही. हा प्रेम तर असं पण आपण पाच मिनटं एखाद्याचं आपण दुःख बघितलं तरी त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं. लगेच वाटत की नाही? तो पुरुष असू दे, स्त्री असू दे एखाद्याचे दुः ख बघितल्यावर लगेच आपल्या पण मनाला कसंतरीच होतं.
अहो, दारातल्या कुत्रा आपल्याबरोबर विश्वासाने राहतो. तेव्हा आपल्याकडे जर काही संकट येणार असेल तर आधी तो भुंगतो, आपल्याला सावध करतो. म्हणजे तो विश्वास निर्माण करतो. आपण त्या कुत्र्याला जीव लावतो. म्हणजे प्रेम देतो म्हणजे विश्वास इतका महत्वाचा आहे. कुठे ही घ्या बघा ना मात्रांपासून ते माणसां पर्यंत ती गोष्ट लागलेली आहे. हम्म अस बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी मला पटलं. संसारात खरंच ह्या गोष्टी खरंच ह्या सगळ्या गोष्टी जर हुं
मी जरी एक स्त्री असले तरी माझ्या मते तर असं वाटते कि ह्याच्यामध्ये आपण स्त्रीने जास्त पुढाकार घेऊन हा पुरुषांच पण आहे पण थोडस पुढाकार घेऊन म्हणजे ते कसं आपण थोडं संवेदनशील जास्त असत सहनशीलता जी आहे ते पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त असते. आपल्याकडे असते. मग ती जर थोडीशी आपण जर जास्त दाखवून आपण जर आपलस केलं तर सगळ्या गोष्टी आपआप घडून येतात. आणि आपल्याला खूप बदलताना पण येतं त्यांना. तर आपण हे उदाहरण बघतच असतो. खूप छान ह तुमचे पण वि चार आवडले मला. छा